का बोल?
हम्म बोल.
तिथं कने त्यांना नंबर कने व्हाट्सअप. केलीसं काय ऐवजी काय केलीसं?
कुणाला?
मला व्हॉट्सअप कर कि त्यांचा नंबर.
हा, करते की थांब.
नंतर कर मग त्यांना मी ते ग्रुप ग्रुप जॉईन करायला हे पाठवतो, लिंक पाठवतो. त्यांनी ग्रुप जॉईन केले की त्यांना तिथं डायरेक्ट कुणाला पण फोन लावता येतो विचारून, काय त्यांनी लावली, लावली नाही लावली. नाही लावू देत. पण आपल्याला ते बरं पडतंय.
चालतं.
हम्म.
हम्म, लाडू गेल्याला मम्मीकडं?
राहिले ती तिथं?
होय.
राहतंय तसं.
राहिल्या आता आज येणार म्हणालती. काल परवा दिवशी गेल्या दोन दिवस झालं.
हम् हम्म हम्
गुंडी आता अभ्यास करून आली बघ कुठं गेलती अभ्यासला हेंच्यात त्या कुंभारच्यात
हम्म हम्म
दप्तर टाकल्या आणि गेल्या कुठं खेळायला?
हम्म
हम्
गोव्याला गेलतीस काय नाही?
नाही गेले कधीच?
एकदा पण गेला नाही गोव्याला?
नाही.
गोवा आहे की फिरण्या जोगा गोवा आहे आम्ही गेलेलो गो हेला तारकरली, कलिंगड आम्ही सगळे गेलतो तिज मम्मी, पप्पा मी, पनू आम्ही दोघं तिघ जन परत आणि आमच्या हॉटेल मधले एक जण होते त्यांनी
हम्म
हम्म एक वस्ती केली आम्ही तिकडं बीचवर फि गेलं फिरलं सगळं आणि परत रिटर्न आलो आम्ही
भिती वाटत्या रे समुद्रात.
एवढं काय भ्यायचं तवा ते काय हे करते आत येतेय.
मला लई भिती वाट ते आम्ही लई
नाही थोडं किती जास्तीत जास्त आपलं याला कमरे एवढं पाणी असतय तेवढंच जायचं असतय तेच्या पुढं जायच नाही आपण लई
हम्म
बीचवर फिरायला भारी वाटते खरं.
हा
आता आम्ही याला गेलतो की परवा वेंगुर्ल्याला गेलेलो
हम्म
अं वेंगुर्ला बीचला गेलं जाऊन फिरायला फिरून आलं की मी पोरगं, बायको, आमच्या हॉटेलमधले सगळे होतीत.
हम्म हम्म
बघायला ते आत ती म्हातारीची चूळ तेन काय काय बघायचं होतं एक बा समुद्रात काहीतरी बावीस किलोमीटर आत होत ते अंतर आम्हाला पण सोडले नाहीत आम्हाला सोडले नाहीत त्यावेळी वारं सुटलेलं.
हा हा
त्यामुळे आम्हाला सोडले नाही मग आम्ही तिथलं दोन तीन दोन
तिथं
हम् तेच डॉल्फिन तेन काय काय तरी बघायला आहे.
हम्म.
ते कायतरी बा आत बावीस किलोमीटर आत जाया लागतंय.
हा हां.
बोटीत न, त्यांना आम्ही विचारलेलं ब-बोटवाल्यांना विचारलेलं. मामाला ते काय म्हनले व हवा बदल झाल्यामूळ आम्हाला आज सोडता येत नाय म्हनले आणि घेऊन पण जाता येत नाय म्हणले. आजच्या दिवस थांबा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला घीऊन जातो म्हणालते त्यांनी. म आम्ही कसं एक दिवस हॉटेल बंद ठेवून गेल तर नाय
हम्म हम्म.
म वस- वस्ती टाकायचं म्हणलं तर कुणाची तयारी नाय. मग ते कॅन्सल केलं मग मानका अ माणगावला गेलीतीत दत्त मंदिरला. तिथं दर्शन तेन केलं. मध्ये आलो आजऱ्यामध्ये आजऱ्यामध्ये एका हॉटेलला जेवण केलं. आणि तिथनं बाहेर पडलो आम्ही रात बारा बारा एक वाजल्या आम्हाला घरी यायला. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला हॉटल चालू करायं होत नाई हम्म, आम्ही काय हॉटेल चालू केलं सोड दुसऱ्या दिवशी.
हम्म हम्म.
हम्म, खरं बघण्या जोग होत तेरचं आम्हाला बघाय मिळालं नाय.
होय.
मग काय म्हातारीच त्या नवीनच शोधून काढल्यात त्याज दगडातन पाणी येतय आणि असं वर फवारा.
फवारा.
हम्म.
ते काय तू बघितलीस का काय काय ऐकून माहिती आय?
अ -रील रील बघितली मोबाईलवर.
हा हा हा.
हम्म, आणि लाईट हाऊस वगैरे हाय वाटतं तिथं मधी.
लाईट हाऊस आय परत डॉल्फिनचा आय. त्यानंतर आणि काय काय तरी हाय बाबा बघण्या जोग.
हम्म.
ते पण आम्हाला मला तरी कुठ माहिती ते आमच्या हॉटेलमधले हायत पोर ती मला सांगालतेत. बघण्याजोग हाय आणि बघाय जायचं तेच बघाय गेल तर तेच बघायचं म्हण गेलेलं. ते काय आम्हाला काय जमलं नाय ते. अन् पहिल्यांदा सकाळी गेलो कितीला सा आठ साडेआठ नऊच्या दरम्यान गेलेलो एका बीचवर. ब ट्रॅव्हल्स थांबवली तिथं नाश्ता वगैरे केला पोहे तेन खाव करून चहा व कवून तिथंच पिला. थोडं तिथं समुद्रावर फिरलं पोहलं जरा. त्यानंतर तिथनं बाहेर पडलं. त्या साईड ला अनेक हे बीच आय तिथं पण बघायचं म्हण गेलेलो ती थ -पण काय ते आम्हाला बघाय मिळाल नाय. मग तिथं थोडा वेळ थांबलो, तिथं पण जरा एन्जॉय केला.
हा हा.
तिथं एन्जॉय करून मग आम्ही तिथंच एक जेवण बनवलं म्हणजे नाश्त्यासाठी भातात-भातानी पुलाव केलेला.
हा हा.
करून तिथं नाश्ता केलं तिथनं परत बाहेर पडलं आणि ओ, ते, आ, हे लाईट हाऊस ला गेलेलं.
हा हा.
लाईट हाऊस पण बघण्याजोग आहे. ते त्याच्यावर आम्हांला आम्ही म्हणजे ह्याच्यातच आहे ते. आत डोंगर-डोंगरात आहे ते. हम्म, चिकन आम्ही बाहेरन फिरून डोंगरात जाऊन बघ लाईट हाऊस वर जाऊन ते बघितलं लाईट हाऊसला पण कसं आहे तिथन हेच दिसतंय डॉल्फिन वगैरे दिसतात मग ह्याच्यातले समुद्रातले.
हा हा.
तर ते आम्ही चुकीच्या टाइमिंगला गेल्यामुळे आम्हाला ते पण मिळालं नाही बघायला प्रत्येक ठिकाणी गेलं पण आम्हाला बघायला काय मिळालं नाही, फक्त आम्ही वाळलंच फिरलं आणि आलं.
हा ए होय ग बोलवालतीस होय आत? कावा? मगाशी, नाहीये, खरं त्यांच्या मम्मीने सांगितलं की बोलवालत्या म्हणून. तू जा म्हटला, मग तुला जाण्यासाठी सांगालती कशाला जातेस दुसऱ्यांच्या घरात. हॅलो!
हा बोल.
काय म्हणालता? हा, खेकडे खाल्लास कधी.
खेकडा आमच्याकडे असतेत की गावकड.
खात खाल्लेस?
होय आम्ही पकडायला जात होतो की.
हम्म.
जग आ हेला व आमच्या इकडं वडा हाय की, वडा हाय नदी हाय त्यामुळं आम्हाला तिथं सापडत्यात. पाऊस पहिला पाऊस पडला की आम्ही, तेच काम करत होतो पहिलं
मी नाय खाल्ले अजून एकदा पण
चांगल लागतंय ते
लागते हां, हां
हम्म. बगुया एक दिवस आमच्या ब दिदीकडं गेल की आ करायं लाव्या. पकडा लावूया आणि कराय लावूया. हम्म आमचे दाजी त्या हे करत्यात नदीला जाऊन सोडून येत्यात नी पकडायला ते जाळ अस तय म्हणजे खोल असत्या
हम् हम्
ते आदल्या दिवशी रा, संध्याकाळी ह्या टायमाला टाकून यायचं नदीत, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाऊन परत काढून यायचं.
त्यात सापडलेल्या असतं मी पण बेल मध्येच बघितलेलो.
नाही आमच दा, दाजी असतात नही, जात्यात नाही कायम
हम्म.
आमच्या गावाकडं पाठवून देत होते चार -चार, पाच -पाच किलो फेकडी पाठवत होते ते त्यांनी पकडून. करायला पण जमाला पाहिजे रे. जे माहिती असली, कि ते करता येतय.
तुला येतय?
मला नाय बनवायला येत, पण हिला येते, बायको येते की, येते की. करत्या ती.
हम्म
तिला बघूया एक दिवस जाऊन येउ आपल्या इकडें अ आमच्या इकडे दिदीच्या इकडे.
चालतंय. पावसाळ्यातच मेटणार ते खरं
आता आताच भेटतय. खरं ते आता कसं नदीला पाणी आल्यामुळ टाकायला येत नाही नाइ ते.
हम्म हम्म.
जरा पाणी कमी झालं की मग टाकाला येतेय. पाणी कमी पाण्यात तस आत पाण्यात ठेवून ते दुस त्या दिवशी काढायला बरं पडतंय. जर पाणी जर वाढलं तर म आवघड होते, ते काढाला येत नाई.
हा हा.
आमच्या इथे विकायला येत्यात. हेजी भुयाची माणसं तिकड गावाकड. वड्या वगैरे टाकलेला असते ना त्यांनी.
इकड नाई मिळत ते. मम्मे सोयश त्यांची मम्मी सर्वेश ला लई मारली. एकदा मी गाडी फिरवालो, की डुसकीत यून हाणतोय काठी. गाडी की फिरवालो. कीत यून हाणतूय बघ त्यू. मारालता. व्हय. का? गाडी फिरवालो डुसकीन व्हन. म
नको साईड मग. हॅलो. येणार नाही उद्या
हा
बर.
आणि काय काय आवडतं तुला?
आणि काय, नॉन व्हेजच जास्त आवडते मला
हम् हम् हम.
म्म्..
म काय, खा मासा फांगडा
फांगडा नाइ नाय नाइ. नाइ खाल्ला कधी
खारा पण चांगला असते. मिठात मिठात हे केलेलं, असत्यात ओ वाळवलेलं असते ते
अस मला रोज रोज खाऊ वाटणारी गोष्ट म्हणजे, चायनीज रोज आठवण येते. चार पाच वाजले, संध्याकाळी आठवण येते.
तिथं फाट्याव जाऊन खाऊन सवय झाल्या नई, त्यामुळं इकडं आठवण येणार की
व्हय सहा वाजून आले की, आठवण येत्या चिकन लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप
फाट्यावर जा.
हा
हम्म, हम्, इथं आणतेस का नाही कधी
हा आणतात ह्यांनी
हं. त्यांना पण आवडते वाटतं जास्त नॉनव्हेज?
त्यानी पण नॉनव्हेजच जास्त आवडते.
हं हं.
आठवड्यातन दोनदाच काय? का तिनदा?
घरी काय नसतं एवढं जास्त. कधी तर
पण हेना खाऊनसत बाहेर जातो. हं, आत्ता आली खेळून.
हं हं.
आमच काय अभ्यासच करणं झाले बाबा.
अं?
आमचा अभ्यास करना झालंय.
करेल आता, बारकाय तो अजून.
काय कोण सांगायचे ला र तिला. तरी सारखं बडवतीव त्याला सारखं.
तो अजून पाच वर्षाच झालं नंतर ना अजून पाच वर्षाचा झाल्यानंतर न मग लिहिणार तो.
हं. आजच आता अजून पाच स वर्ष चालू आहे त्याला आता. ते पूर्ण झालेल अजून बार काये काय त्याला कळत नाही, लिहायचं- वाचायचं तेवढ. म्हणजे वाचतंय बोलतंय सगळं करतंय. लिहायचं मनात असलं तर लिहितय पण सगळं. आणि अ मनात नसल कंटाळ करते मनात नसल ते की अजिबात लिहायला बघत नाही. म ते कुठ कावा हे करा. परवा दिशी तर ला हातात काटी घेऊन बसलेली लिहायला.
हं. क्लास ला घालणार आहे म्हणाल ती इथं.
घातलेलं पण ते मॅडम म्हटले त्याला अजून लियला येत नाही म्हण सांगितले. आता ते बारकाय म्हटल्या लगेच कसं लियला येईल त्याला?
होय. आमच्याला लाडूला तर कुठे येतंय काय लिहायला? लाडूला पण आमच्या चौथ लागलय की, कुठं काय येत नाही अजून.
हं हं हं.
गोळा गोळा काढतय नुसता.
अं ह्यो काढतोय सगळे ए बी सी डी ते तेन सगळं बघून कनि काढतोय. नाही असं नाही. पण ते त्याच्या लक्षात राही हे व्यायला पाहिजे की, काय करायचं काय नाही. लगेच हिल त्याच्या पुढच राहील हिला ती हुशार आहे की.
हुशार हाय ती लिहित्या सगळ. मी तर सहावं चालूय.
म सहावं चालू हाय म्हणल्यानंतर तिला तेच येतंय सगळं.
हां येतय.
हं.
चालतय जेवतो जातो आता मी. हम्म.
किती वाजलं थांब. एक मिनिट बघतो पहिला हम् ठीक आहे ठेव.
हा जेव तू पण.
हम. सबमिट करायचं बघ. फोन कट झाला की, तुझा तिकडला. तू लावलीस की नाही.
हो करते.